हॅलो
हा नमस्कार ताई
नमस्कार
हा म्हटलं मग आपण पर्यटन बद्दल बोलूया का
चालेल ना चालेल
पर्यटन विषयी बोलू आपण कुठे कुठे जाऊ शकतो आणि त्याचे काय फायदे होतात मुलांना नेलं पाहिजे का असं आपण थोडीशी चर्चा करूया तर पर्यटन स्थळ आपल्या भारतामध्ये खूप आहेत आणि परदेशातले पण लोक आपल्याकडे येतात? कारण आपल्याला खूप मोठी- इतिहासाची परंपरा आहे नाही का? त्याच्यामुळे अ- ही जी पर्यटन स्थळं आहेत.
हो
सगळे ठिकाणी आपण हळूहळू पाहिली पाहिजे असं वाटत नाही का?
हो बरोबर हो.
तर किल्ले आहेत जस शिवाजी महाराज. च्या वेळेची. किल्ले आहेत त्यांनी बांधलेले ते. पाण्यामध्ये आहे. हे काही डोंगरांवर. आहे तर ती बघण्या- ची मजा जी आहे किंवा मग- त्याच्यावरचं अ- सगळा अभ्यास आहेत. तो केला पाहिजे? मुलांना जर तिथे नेलं. आपण जसं कोल्हापूर. आहे शाहू महाराजांचा- पॅलेस आहे तिथे सगळ्या जुन्या वस्तु तू ठेवलेले आहे तर? ते पण पाह पाहण्यासारखं आहे ना? कि त्या काळात कसं होत. ते दूरदर्शन लोक होतेत. ते कस त्यांना विजन होत नाही का तर तस मुलांना आपल्याला दाखवता येईल आणि त्या सोबतच आपण मुलांबर वगवेगळ्या विषयांवर बोलू पण शो त्यांना जर ह इतिहासा ची माहिती
हो हो हो हो
त्याबरोबर संवाद पण होतो मुलांबरोबर आणि त्यांना ऐतिहासिक तळांचं महत्व पण पाहायला मिळत प्रत्यक्ष अनुभवायला मित म्हणजे मग पुस्तकात वगैरे असतं त्यांना लगेच ते मग त्यांना रिलेट होत ना ते. आणि मग ते हा त्यांना लक्षात पण राहत, मग ते की हा हे असं होत. नाही तर तो राजवाडा म्हटलं त्यांच्या डोळ्या समोर येत नाही ना, आता काय आहे. पण प्रत्यक्ष राजवाडा पहिलेला असला त्यांनी तर त्यांना कळत अरे! राजवाडा म्हणजे असं. असतं. असं आणि आपल्याकडे खूप असे समुद्र किनारे पण आहे पर्यटन स्थळ. नाही का? तर तुम्ही असे माहि ती आहेत का तुम्हाला?
हो हो मग मला माहिती आहेत ना. हम्म आता समजा अ ह तुम्ही म्हणता त्याप्रमाणे किल्यांच्या इथे वगैरे मुलांना घेऊन गेलं म्हणजे कसं की अ म्हणजे बाहेर किती रखरखीत उन असलं ना तरी पण अ त्यांनी जी अ बांधकाम करताना जी रचना केलेलीये ना त्यामुळं तिथे गेला म्हणजे एकदम थंडावा वाट तो ते काळे कुळकुळीत दगड अस तात चौकोनी चौकोनी दगड. ते एकमेकांवर असे ठेवून ठेवून त्यांनी ते तयार केलेले असतात ते किल्ले एकदम प क्क बांध कामं म्हणजे आत्ता च्या सिमेंट विटांना काय करता? इत इतक ते पक्क म्हणजे ते तेव्हाचं किती वर्षापूर्वी
हो, त्यावेेळेला चुना आणि गुळ वापरलं जायचं, किल्ले बांधण्यासाठी आणि ते चुना आणि गुळ आणि ए त्याच्यामध्ये गोंद म्हणजे डिंक अस तोना झाडांचा नैसर्गिक तशा प्रकारच वापरलं जायचं तिथले गाईड सांगतात आप कला
किती पक्क बांधकाम आणि शिवाय मध्ये गेल्यावर किती थंडावा वाट त ना तिथे असं बाहेर कितीही ऊन असलं तर म्हणजे त्यावेळी हा तेच ना फॅन नाही काही नाही ह तरी सुद्धा ते बरोबर अ त्यांनी ॲडजस्ट केलं होत ते नाही का?
तसंच आपलं वेरुळ अजंठात चा आहे नाही का? ते सुद्धा म्हणजे जे आश्चर्य म्हणतो आपण हे सात आश्चर्य आहेत जगातले त त्याच्यात नोंद आहे. हे ना आपल्या इथल्या पर्यटन स्थळांची त वेरुळ अजंठामध्ये स सुद्धा इतक्या सुंदर त्या कलाकृती आहेत आणि मोठ ठ्या मोठ्या दगडामध ते त्यांनी ते शिल्प अ कार जे आहेत त्या त्यावेळेत चे शिल्पकार त्यांनी कसं ते अ अ छन्नी, हातोडी फक त वापरून किती सुंदर कलाकृती केलेल्या आहेत.
हो हो हो तेव्हा म्हणजे काहीच हे असं कान स वगैरे हे असं काहीच्हत इलेक्ट्रिकच्यावर चालत अस काही साधन नस ना फक्त चिननी आणि हातोड्याच्या म तने त्यांनी इतकं सुंदर कोरीव काम केलेले आहे कि म्हणजे अ परदेश परदेशामधले लोक जरी आले ना तरी त्यांना खूप आश्चर्य वाटत क किती छान कलाकृती ह अस तेवढ्यासाठी येतात ते बघण्या किती लांबून लांबून लोक
हो हो आणि हे तर ठिकाण आहे पण कृषी पर्यटनाला पण खूप महत्व आहे आपल्याकडे आपल्याकडे इतके जास्त शेतकरी आहेत आणि इतकी वेगवेगळ्या प्रकारची पिकं आहेत ना. ते बघायला सुद्धा हल्ली. तर शहरातले लोक सुद्धा खेड्यांकडे मुलांना दाखवण्यासाठी येतात की हे शेत आहे हे. टोमॅटो कसा येतो. शेंगा कशा येतात जमिनीमध्ये ते मग तो अनुभव द्यायचा मुलांना तर त्यासाठी सुद्धा कृषी पर्यटन पण पर्यटक पर्यटन व्यवसायात आपला एक भाग आहे नाही का हा नंतर आता आरोग्य पर्यटन पण आहे. एक आरोग्यावरचे सगळ्या ठिकाणी स्पा वगैरे असतात. तसे आयुर्वेदिक असतात तर मसाज सेंट. तर असतात तर तशा प्रकारच सुद्धा एक पर्यटनाची अ दिशा लोकांना मिळते. म्हणजे खूप वेगगळ्या प्रकार पर्यटन आपण करू शकतो.
हा ठीक आहे हो ना बरोबर आहे, बरोबर आहे तसच विविध आपलं हे म तिरेत. ह ठिकठिकाणी. खूप म्हणजे आपल्याला. कि छान पार्श्वभूमी. अ भेटलेली धार्मिक. ळ्यांची ना. कि क म्हणजे आपल्याला मंदिर.
म्हणजे ते कलाकृतींचा कलाकृतींचा आविष्कार येतो, त्या कलाकृती आहे, त्या त्या सगळ्यांकडे कलाकृती म्हणून पाहिलं. पऐजा. म्हण म पें कसं काढलेलं असेल. त्यांनी त्याचा बेस कसा तयार. म्हण का का ठ णी तर असे खांब आहेत याचे दगडाचे. ते वाजवले की मृदुंगाचा आवाज येतो त्याच्यातून. असे कर्नाटकामध्ये काही ठिका करणे आहे. वेग वेगळ्या प्रांता म. वेगवेगळ्या गोष्टी आहेत तसच. ते लखनऊ. बडे भुलभुल आहे. तर तिथे सुद्धा असं आपण एक. ए ठिकाणावरून गेलं की दिसतच नाही. आपण हरवूनच जातो. त्या ठठी. काणी ते किती. ते सुंदर सुंदर पर्यटन. स्थळ आहेत आपल्याकडे किंवा नद्या आहेत असं नद्या.
ा समुद्रकिनारी सुद्धा आपण जाऊ शकतो. ्म समुद्रकिनारी सुद्धा मोठी मोठी ते अ नारळाची वगरे. झाडं अस
हो
तर ते नारळाची झाडं परत तिथले ते घरं वेगळ्या वेगळ्या टाईपचे असं सगळं आणि तिथलं हां होडीत बस जहाजात बस वगैरे ते सगळं म्हणजे एक जरा वेगळाच आनंद असत हो ना कारण पण ते ते बघायला पण मिळत नाही आपल्याला लव बर ह्या शहरी जीवनात तर
हो आणि त्या ठिकाणची त्या ठिकाणची खाद्य संस्कृती पण पाहायला मिळते ना आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं खाणं मिळतं आपल्याला त्या ठिका जं जे तयार होतं. ते सुद् आपल्याला मिळत ना जस कोणामध्ये गेलं की अ आपल्याला तांदळाची भाकरी मिळते. त. किंवा फिश जे वे वेगळे प्रका प्रकार मिळतात मच्छी, तर ते मिळतात आणि त्यांची पद्धत वेगळी आहे. तिकडे सगळं नारळांमध्ये केलं जातं ओलं खोबऱ्याचं. वाटणं वगैरे करून केलं जातं. तर सगळे प्रत्येक ठिकाणाचं पर्यटनाचं तसं महत्त्व आहे म्हणजे, त्याच्याबरोबर खाद्य संस्कृतीचंही महत्त्व आपल्याला कळतं की किती व्हरायटी आपल्या अ आपल्या भारतामध्ये नाही का? खाण्याचे किती प्रकार आहे. ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेग वेगळ हवामान. त्याप्रमाणे ती अट ठिकाणं. आणि मग ती मजा येते सग ळे मिळून जर गेलं ना. आपलं पूर्ण कुटुंब मिळून. तर हळूहळू छोट त्या छोट्या ठिकाणी तरी आप पण गेलं पाहिजे. पर्यटनासाठी. त्याच्यामुळे आपलं ज्ञान पण वाढत. आणि आपल्याला पूर्ण वर्ष दिवसभर फ्रेशनेस पन येतो जरा.
हो बरोबर बरोबर बरोबर बरोबर किंवा मग असं ना किंवा मग असं ग्रुप करून वगैरे असं पर्यटन स्थळ बघायला गेलं म्हणजे मित्र मैत्रणींचा ग्रुप करून अस गेलं तर तो हि एक जरा वेगळा आनंद असतो ना. म्हणजे फक्त अं आपल्या शाळा स्कूलमधल्याच मुलांनी जावं असं काही नाही. हा वयस्कर स्री असल एखादी स्त्री पुरुष तरी त्यांनी जरी गेलं ना बरोबर तर मग अ अ तो वेगळाच आनंद असतो.
हो ना आता काही महिला जातात ना महिला दिनाच्या दिवशी वगैरे सगळ्या महिला जातात छोट्या छोट्या जवळ पासच्या ठिकाणी तरी पर्यटनाला गेलं पाहिजे. म्हणजे ति जी मजा आहे. ना त्याच्यानी आपल्याला आपल्या- आपलं जे टेन्शन आहे ते कमी होत. आणि आपल्याला एकदम फ्रेश वाटते. यायला लाग तर रोजच्या रुटीन जे- काम झालेलं आहे. कंटाळवान झालेलं असत त्याच्यातून पण आपण आपल्याला बाहेर येता येत नही. मग जास्त ठिकाणी आप पण रमतो पण. जेव्हा आपण एकदा बाहेर जाऊन येतो. पर्यटन स्थ स्थळ बघून येतो तर त्यावेळेला आपल्याला जास्त रमायला पण होत तर मग आप
ह आपलं पण कस म्हणजे मन प्रसन्न होत बाहेर गेलं नाही का? ह आणि जरा बाहेर- च्या मोकळ्या हवेच पण आपल्याला एक- छान वाटतं गेल्यावर सगळ्यांनी मिळून स आनंद घेत तो एक निसर्गा
हो आणि आता सोपं आहे इंटरनेट वरून शोधण पण सोप आहे ते की कुठली कुठली ठिकाण आहे?
हम्म हा नवीन -नवीन- नवीन- नवीन जागा बघायला मिळतात आपल्याला तिथल्या संस्कृती वगैरे विविध संस्कृती खानपान सगळं तिथले लोक सगळंच. ह.
शेवटी व्यवस्थापनच आहे ना ते तो एक आनंद घेत ताय तो प्रवासात आपल्याला पर्यटनामध्ये बऱ्याच गोष्टी ची साध्य हो तात म्हणून मुलांना खर दर सुट्टीला तरी नेल
हो म्हणून ये ना पर्यटन अगदी आवश्यक आहे, माणस साच्या आयुष्यात. म्हणजे सगळ्यांनीच कराव म्हणजे भले वर्षभरात एकेदा का असेना! पण पर्य टनाला जायलाच
हो हो तर छान चर्चा झाली पर्यटन विषयावर आपल्याला तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटल, आणि कितीतरी गोष्टी कळल्या पण नवीन
मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद.